हॅलो.
हॅलो काय रे काय करतोयस.
काही नाही आता
कुठं बाहेर गेला होता का. बाहेर गेलता का कुठे गेलता बेटा.
कुठे नाही आता इकड आता इथं कपडे बघायला आलेले कपडे घ्यायचे होते.
बर बर खरेदी चाललीय काय लग्नाची.
हा.
हम्म. काय काय खरेदी करणारे कोणता ड्रेस घेणारे लग्नासाठी ठी आता.
आता बघतो आता शेरावानी घेईल ह तर मग जोधपुरी घी
हा.
नाही तर मग आता बघघ सट सूट शि टाकलेला आहे दादाचा पण आता बघु अजून जुती घ्यायची खूप काही घरी घरीच चालूच
हम्म हम्मम् आले का पाहुणे वगैरे आले पाहुणे वगैरे आले का म्हटले
त येत आहे हा
हम्म
चाू इथे सभी
हा
हम्म
अजून काय काय तयारी केली मग लग्नाची
खेळन आता
ह
अजून
मम्मीची पप्पाची तयारी झाली
हा हा करता येते आता हे ब पाहुणे येते हळूहळू आणि मग
हा
कपडे घ्यायला जायचे ज्यांचे कपडे घ्यायला जायचे त्यांना ह आम्ही जाऊ
हा हा चालेल अजून काय चाललं मग
काही नाही आता हेच आवडता आवड चाल घरातली
अजून आवरडले नाही का घरातले पसारा
नाही नाही आ राहायचं बाकी आज
हम्म रंग वगैरे दिलाच घराला
काम होते ना म्हणून
घरातला रंगबिंग दिला का
हा दिला
हा कोणा कोणाला बोलवणारे मग
बोले नासा
जवळचे लोकच मम्मी तू म्हणे जवळच्या जवळचे लोकच बोलणारी
हा म बोलवेल ना
हमम
अज अजून हे बाकी हे
मामा वगैरे बाकी यायचे असतील अजून तुमचे नातेवाई
तेज अजून पत्रा टाकायची बुट घ्यायचे लग्नाचे मग ते याचं काम करायचंय अजून घरातलं काम करायचं आहे टाईल्स वाचवायचे आहे हा बाकी आजून
हम्म लवकर लवकर आवरा दिवस कमी राहिले त तर आहे म्हण अजून तुम्हाला एक दीड महिना
हम्म तरी पण
मग आवरता आवरता अजून उशीर होतो ह् उशीरन जातो मग परत पाऊस सुरू होऊन जाईल
हम्म
आता पाऊस नाही म्हणून बरे कामं होतय तुमची
हम्म बाकी आजून भरपूर
हा
अजून आता हे होईल साखरपुडा
हा
हळ हळद माझा बघ काय काय नाही. हे माग आता हॉल बुक करायला जायचंय मग हॉल बुक केल्यावर अ ग्रामणाची ब्राह्मणाला बी बघायचय चांगल्या
हां
डीजे विजल चा फॉर्म करून दिलेला आहे मग आजून वेळ याला
हम्म हम्म हम्म तेच म्हटलं कुठपर्यंत आलं आवरलं. कणिक ने आवरलं म्हणलं म्हणून फोन केला आवरलं हो का? कार्यालयतच असतणारे तिथं संग
हा कार्या नाही कार्यालयत देते पण ते खायरून बोलायला लागतं आणस हम्म बाहेरून बोलवा लागत माणसं आणि डी तेे बी तिथे बाहेरच भेटेल म्हणून
अजून काय म्हणता मग अजून?
काही नाही आता चालू ये. हा जेवाय
मेनू वगैरे काय ठरवलं?
हा! काय? आपलं हे, ह गुलाबजामुन ठेवलेले. पनीरची भाजी ठेवलेली आहे. अजून लहान रोटे ठेवलेले आहे. अ राईस वरण बात ठेवेल आहे. आणि मुगाचा शिरा ठेवलेला आहे आणि वांग्याची भाजी ठेवलेली.
'हम्म'
आणि आईस्क्रीम ठेवलेली.
चांगले आहे मग!
'हम्म' काबी खूप खर्च मागतय आता आता बघु
कमी करायचा मम्मीन
जा असेल पहिलेच लग्न नाही म्हणून
हा का?
हम्म्म
दादा का काही नाही चाललेय गं असच आवरण माझं हळूहळू हळू चालेय.
हम्म!
तेच म्हटंल आता लग्नाची तुमची येताय यायचं त इथे लग्नाची तयारी करून घ्या म्हणलं आपली मग येता येतं तुमच्याकडं त्याच्याकरता म्हटलं कुठपर्यंत आली तयारी तुमच्या
हम्म माझ्या मित्रांना बोलायचं अजून त्यांना बोलिलं नाहीये. जर आम्ही तरकडं जाईल. पत्रिका दिईल हे रे काम नाही आता पाठीमागली.
हम्म! त्याच्याकरता लवकर लवकर आवरावं लागतं. मेन म्हणजे तुम्ही आधी कपडे वगैरे शिवायला टाका
हा ते ते त्याच काही त्याच हून जातं पण मग हे लोकं आमंत्रण द्यायचे हे द्यायचे बा पत्रिका छपायच्या ते हे
चलते!
हा
लांबच्या लोकांना सांगाव लागेल ना तुम्हाला आधी
भरपूर काम बाकी आहे अजून करू आता हळूहळू
हळूहळू नाही करावा लागणार लवकर लवकर कराव लागेल.
हा!
देवाला वगैरे काय चाललं अजून देवाचं झालं का काय करायचं!
हा! झालं
देव वगैरे काय करायचे
हम्म हम्म नवीन केलेले आहे देव आता जाैन देव कार्याला जायचंय
हम्म अजून काय चालल काय म्हण ते मम्मी पप्पा
होन आ त
कामात व्यस्त असतील तेवे
ते खूप काही काम करायचे या अजून
हम्म झाला तुझ्या मम्मीचा स्वयंपाक
नाही याज बाकी
करते आहे का
हम्म ्वनजईल यारे
मूंग सवंपाकाला लाग
अजून काय म्हणतो
काही नाही बाबा तेच म्हटलं काय चाललं काही नाही विचारा म्हणलं कुठपर्यंत आलं
हम्म
तुझी मम्मी बिझी असती
हम्म
पूजा करती वाटत तुझी मम्मी ना
काम तर कसे
हम्म पूजा करती तुझी मम्मी म फोन नाही उचलला
हम्म
म्हणून म्हटलं तुझ्याशी बोला
हम्म मग जाय कधी जाणार आहे तुम्ही
कुठे रे बाहेर का फिरायला
हम
बघू आता अजून आमचं ठरलं नाही जायचंय आम्हाला आता सुट्टी भेटली का मग जाऊ जरास
तर गणपती चालू होतील गणपती पुणे
हम्म हम् बघू पण आता गणपती गौरीलाच
काय
आम्ही लांब जाणार आहे फिरायला आता तिकडें नाही येणार गणपतीला
थ नुसता पाऊस झाली डोकल
अ म्ह ना
ह
तुमच्या तिकडे पाऊस चालू आहे आमच्या इकडे ऊन चालू आहे
हम्म
सगळीकडेच असे वातावरण कुठे ऊन कुठे पाऊस
हम्म
पण आता एवढा नाही नसेल पाऊस तुमच्याकडे पण रिम झिम रिम झिम लू अस.
हम्म.
चांगलं आहे ना मन आहे तर गरम होतं आमच्याकडे तर कसलं उकडतंय.
हम्म. आमच्या इकडे आबाळ येत कधीऊन येतं कधी पाऊस येतो. का सांगतायेते.
कोणतं तुमच्या तिकडं थंड वातावरण आहे आमच्याकडं थोडसं दमट वातावरण आहे.
हम.
बघूच जमलेत आम्ही येऊ उभे उभे. आणि मग तसा नंतर मग जाऊ. आम्हाला देवाल देवाल जायचं आहे ना त्याच्यामु म्हणलं आधी तुमचं इकडचं बघून घ्यावा काय काही नाही. तोपर्यंत मग आम्ही येतो जाऊन. अजून काय म्हणते तुझी मम्मी झाली का पूजा.
हम्म पूजा झाली आता वाट.
हम हम.
हम् आता ते देईल. भांडी घासेल बेड आवरायचं आहे मला. बाहेर जायच आणि. बाळ भेटायला जायचं.
हो का.
हम. आ आवडता अंघोळ काही झाली नाही माझी अंघोळ करायची अजून.
अज नंगो क्लीन का.
नाही उशरा उठलं होत मी रात्री म्हणून हा.
उशिरा उठला असेल.
हम.
हम्म लवकर उठायचं रे.
हम् सर ह का तर काम गडीबडी.
हम.
भरपूर काम बाकी अजून म्हणून.
हां.
आवडता आवडता आवडता होन वेळ. मग सगळे लोक गपपा मारता.
हा हा.
हा त्याच्यामध्ये निघून जाते वेळ.
हो का.
हम्म ग लाईट येत जात रा ती.
हा.
जेवायला बसायच्या टायमाला पाणी यायच्या टायमला.
हो का.
हम.
दादा काय करतोय तुझा गेला काय ड्युटीला.
हम.
पप्पा पण गेले असतील तिच्या ड्युटीला. त्यांच्याशी पण बोलायचं होतं म्हटलं ते उठील्या गेले असतील मग संध्याकाळी कॉल करेल म्हटलं. आणि आता सध्याला बोलून घ्या म्हटलं म्हणून फोन केला आता.